वाचवा पण लागते का नाही लागत.
नाही लाॅग
लागला प. तुम्ही मग रोजची काही अशी आहे. ते हे घे ताईला म्हटलं पाच पाच कॉल केले का कसं केलं मग तुम्ही.
मी काय?
अ.
ताई मी असं एकेकी सोबत पाच पाच नाही केले जसं त्यांना वेळ मिळत असंच अस सुमनताई सोबत केली मी.
हा.
हा या माझ्या शेजारच्या मीतिला ताई आहेत त्यांच्या सोबत केले. माझ्या देराणीं व्हायच्या अगोदर तिच्यासोबत दोन कॉल झाले.
हम, म्हणजे एकाच वेळेत झाले का मगं सर्व जसं.
नाही नाही तुटत ताटव अशे, जशी रेंज मिळेल तशी अशे. रेंज आहे काय मग आता लावते असं.
हा हा, ताईला म्हटलं अशे जर झाले तुम्ही बघा आता. तुजे अन् माझे पाच पाच कॉल.
हा.
अशे जर झाले तर किती लवकर होते ओ ताई.
किती लवकर होते खरंच होते एक सारखी. ते साधं. कॉल लावा तुमाला लावा एक सारखे होऊन राहिले पाच कॉल.
तेच ना मग आता कोणाला पाच सहा मिनिटं, पाच सहा मिनिटं सहज बोललो. आव गरज बघा दोन्ही इकडून गरज आहे की नाई, पास सहा मिनटं पास मिनट बोलो आपण तर कशी पाच कॉल एकटक बघा न तुम्ही आता एक टेन्शन चाललं गेल. पाच कॉल झाले का? म हय हिहि दहा मिनिट मधे दोन कॉल होतात
ह नाय तर काय
आज गेले
आता काल ते काल ओपन केल्याबरबर ते पाच कॉल झाले तर मला रात्री बरं वाटलं आज दिवसभर म्हटलं आता कोणाले मी हेच्यातला अन् दुपारी ते नव्हती
त्या भाग्यश्री मिस हाय भाग्यश्री मिस हाय ताय
हा हा
त्या पिको फॉल करतान एकदम समोरच घेऊन आल्या कि काय अय मधुनच
त्यांचं राहीलेलेलं आहे ना
त्यांच आताच ओपन झालं तुमचं झालं म्हण त्याच दिवशी तिच अगोदर
हा तर मग त्यांचा नंबर आहे मला जो पण ते रत्नागिरीत गेलेले आहेत.
ह्या लग्नाच्या याच्यात धूमीत आहेत त्या आजही तिथंच आहेत त्या
लग त्या विद्या म्हणून नाही तर त्यांच्यासोबत असच आपण हा ह असंच त्यांच्यासोबत एक आहे तासात जर आपण पाच वेळा कॉल केले तर बा परत
नाय तर बोलतात त्या ना
आ बोलतात त्या पण ते कस काय त्या लग्नात गेलेल्या आयत
हो
हा मला त से आर के से आ पी नंबर दिला होता तिचा व्हायच म्हणत तुमच्या बरोबरच ओपन झालं म्हण येचे सगळेच कॉल रहायला आय
हम्
तुम्ही बोला बोल की तिच्यासोबत तेन फोन तनुन लावला त्या म्हणत होत्या मी बघून आले
हा मी काल म्हटल त्यांने लावतो पण त्या लग्नाच्या ह्याच्यातच बिझी होत्या
हम्म हम्म लावू शकतो ना आपण लावू नाही शकत काय
हो
आता बघा असता वेळ अशी रेंज असली असा अशी रेंज असली म्हटलं मोबाईल की एका व्यक्तीला पाच वेळा कॉल केला तर आपलेही लवकर होते ना
मग आपली होतीस ना एक सारखं केलं की थोडं आपलं बर वाटी नाही झा असं
झा मग अर्ा कसो थोडस हलकं वाटते की नाही इकडे आज तरी पाच कॉल झाली म्हणून
हो
नाही तर सकाळपच माहिती आहे काय ते ते राहलो राहल चालू होत आता बघ आजून थोडं बरं वाटेल त ते आज पाच कॉल तरी झाले का
तस ना
एक तर कसं माहितीय का त बाया्यांचं कसं माहितय काय पाातच तीच कॉलून जात आपले राहातन करायचे म्हणजे एवढं कॉल करून मग दोशाक साठी येऊन ना आणखी पाठची तब्येत निवळ होतो रेंग रेंग करते
ह
हम चू लालग
रेंज रेंज राहात कथमचीत म
रेंज राहते ना रेंज भरपूर राहते फक्तपूर आभ वग क का
हम् हम्
हे वायफायचं कनेक्शन नाही ल
हा तेच
हा त आभड असले की चालत नाही त्याच्या दिवशी पाऊस आहे भरपूर तर मग ते चालत नाही जतय हम्
त्या दिवशी अख्खून कॉलनीत लागली दिवसा
नाही ज्या दिवशी दिवसभर पाऊस होता त्या दिवशी हा
रात्री लागली मग
रात्री लागेल रात्री जास्त वेळ रेवत नाहीते
मग तेच आमच्या फॅमिलीला ते कांचन वगैरे त्यांनी रात्री लाावले त्यांचे झाले
हम्म हम् ओके
आमच्या नॉनादली दिवस आहेत म्हणजे आता आठवा महिन्याला संपत आला असेल त्यांचा
हवगे
हा ते काच नाही ते
पावसाडत तलेले वरे
हो
पावसा वळेतच येते आमच्या इथे तर महालक्ष्मी असतात कि त्या वेळेस येते
हो काय?
होव बगमाता पण आता हा नाही हा आता सातवा महिनामजा मला चारपच पसांनी ते
ह
आणि नंतरचा मग आठवा महिना नववा महि नवव्या महिन्या
ह ह न खर आणि मला त्यामध्ये राठीला असच जाई
हा आणि आठ तास पण ते बदलली होती ना किती वर्ष झाली हम्म आता ज्या वेळेस सर्वांची इ असतात त्यावेेळेसच असतात.
हम् हम्
हम्.
हम.
घरी असं वाटते की महालक्ष्मी होतात का नाही क होत
नाही त ना
आणि ताईला म्हटलं आपण जसं बोलतय असंही बोलतो तर लत ह याच्यामध्ये
काय म्हटलं
आपण जसं बोलतय म्हटलं आता
हा हा
असं असंच बोलणं चालते की नाही याच्यामध्ये असं काही नाही ना की बा प्रश्न हा असं काही नाही नाही कॉलमध्ये का प्रश्नच विचारले पाहिजे
नाही तसं काहीच नाही आता कोणी असं फोन लावली कॉल लावला किंवा जशीच विषय नॉर्मल
नॉर्मल रोज ह नाही तर कोणी म्हणे प्रश्न विचारा लागतात प्रश्नच काय विचारू शकतो आपण साधारण बोलतोय एवढं
तीस म
ह्
हॅलो हा झाले म्हटलेच स हा हा
हा तुम्ही लावा मला कॉल एक
ह लावतो